हा तेवलं. मला घरातल्या संग बोलून घे एकदा तू. आल्यात आल्यात आणि तवाच करायला गे. चालतय. म्हणजे कस हुतंय
नाही. किसन चा फोन हाय व्हय यो.
हा. म्हणजे नंतर मला कॅन्सल करा मला नंतर कॅन्सल करायला प्रॉब्लेम येतोय रे.
हा हा. काय माहित नाही ओ? हा ऐक ऐक जरा ऐक ऐक फोन कुठ लावायचं हाय?
भावाकडे एक जायच
हॅलो. फोन कुठे लावायच तुम्हाला? नाही नाही. बेळंकी लागलाय. हॅलो. साहेबा साहेबांसंग बोला की जरा, कोण हुत? नव्हती चुकून लागलं फोन यांना असू दे की मग. होय. साहेबां संग बोलून कॉन्फरन्स घ्यायचं, तुला घ्यायचं. पावण्यास हा. बोला साहेब ते प्रमोशनल मॅच हाय. साधी कशा लावलीस मग? प्रमोशन आलय माझं कुठं अजून आलंच नाही. माझ हाय की तुमचं तुमचं
हॅलो.
हा. बरं विचारून सांगतो घे.
विचारून सांग मला कारण कस नंतर मला कॅन्सल करायला प्रॉब्लेम येतो रे एक्सप्लेशन लई द्यायला लागतय मला पुढे तिथ.
या या. बर बर. ऑफकोर्स.
हम्म. म्हणून म्हटलं.
चालू हाय. तुमची मिसळ आली काय नाय? सपली असल.
संपली आता.
संपली.
हम्म.
साहेब म्हण असल की काय खळ्यागत बडबडालीत मगा धरण
नाही सा साहेब नाही रे. साहेबला माहित नाही सोड. ते साहेब नाही ्य तर आहे वर्षी आहे.
ते म्हणत असेलय खोळ्यात काय बडबडले म्हण असेल.
त्याला काय त्याचा काय नाही विषय नसते. थड कस्टमरला कॉलिंग कराव कस्टमरला कॉलिंग कराय लाली त कोण येणार आहे कोण नाही करणार
अ तुझं किती झालं कस्टमर
माळी पाच सजून झाली अजून एक चार पाच करायचे. दहा दहा बारा तर करायची कमीत कमी
मगा अस म्हणाला तसंधरा मिनट देणार
अरे इथले दोन तेवटी घेऊन येणार आ रे ते ऑनलाईन येतच बाकीचे बाकीच काही फेण आहे.
हा हा
दोन तूर घेऊ ना म आहे.
पंस आमचं चौदा बंद राहिलं इथं
चौदा अजून
हो लिवी काय रे
यु का ख हल
ती फयरिंगय लालं काहीत
बोला हे कस होताय लेडीज चांगला वाटत नाहि रे
होईच की मग बॉट लिविक बॉट गेम आहे.
अ रँगलच कसा आहे
विजयगरपलाय
मगच बर
एक नंबर न किल ढापलेलं आहे.
आ
आणि काय मग
काय झाल
काय चालू आहे मग
काय तर आता आवरायचं पेमेंट करायचं
बर.
दोन जागच पेमेंट गोळा करून येतो की तुझं पण एक दहा हजार द्यायचं आहेत.
हम्
गोळा झाल तर देणार नाही तर देत नाही. आणि काय मग
बर आणि काय मग
ग्लास घे
येताना काय तर नाष्टा आण नाष्टा आण म्हणते.
काय झालं. काय ऐकू येत नाही तुझं मला कुठे बोललोय मी त्याला पण
काय म्हणला
बघुया मग ते ह्याला जाऊया मग ते इकडे अ बावड्याला
बर म नीयोज काय चं
शनिवारी जाऊन सकाळ शनिवारी सकाळी जायचं रविवारी एक दिवस यायच संध्याकाळी तेच क तो मला बोलाय तसं
बर, किती किती
विचारल्याशिवाय तर काय सांगणार नाय तुला मी.
होय.
आ, मग.
ह्या टास्क साठी काय काय काम बग. काय नाही बग.
झाल एवढच. काय विचारायला गेलतास, झाला. परवा, रूम आहे काय रूम आहे काय बघ.
परवा अरे ऐ मी टि होती रे, त्याच मी काट करून टाकले सांगलीमध्ये परवा मिटिंग होती, त्यामुळे गेलो होतो. चार टक्के असत्या म्हणजे महिन्यात न एकदा दोनदा मीटिंग असत्या रे.
बस. प्रफे, प्रोफेशनल जॉब आहे ना तुमचा.
प्रथिने, होय होय.
अ, असये पेमेंट किती आहे, आम्हाला जॉईन करायचं आहे.
खायचा प आता नवीन फ्रेशरला जरी म्हणलास ना.
हा, मा.
साडे नऊला पंधरा मिनिट बसतय.
बर, इथ बागत तीस पडतय.
असं पण बागला नाष्टा मिळत नाही ना उभ राहुन.
नाशता पैशानच खायाला यायचं, पैशानच खायाला, काय फुकट
तर तुम्हाला कोण फुकट देणार आहे सगळं, निवांत सावलीला बसून आपलं एखानद्या वेळेस नजारा आणि पाहिजे ते पाहिजे ते घेऊन खायाचं ना. काय, दिवस एकदा लागलं म्हणजे ते देत्यात तेवढंच खायाचं.
तीत अर्धा तास उभा राहून केलं तरी तेवढं पैशे
सकाळी दहा आकरला घरात येतोय.
होय होय त्यो तो सांगाला तो सांगाला का मला, आयुष्यात कधी कामाला गेला नस माणूस सांगालाय आपल्याला
काय म्हणून. आय शेतकरी कामाला गेला नाही सांगालाय, कोण? सी एन सीला हे कोण हे जात होता काय हेनचा, सी एन सीला.
बागात काम केलेला वेगळं सी एन सी वेगळं, फरक हाय का नाही जरातर कायतर.
गोळाकार म्हणून राहिलेल, तिकड न माझी बाजू, माझी बाजू.
घेऊन ये त्याला घेऊन ये
बनवते.
ऐ थाम घरा नाही मायाकडे काय नाही पुन्हा ये रे, पुन्हा का कामाला
आ.
काम वाल्याच काय विचारते दि दिवसा दीड हजार देतो म्हणते,
एक मिनिट जरा थांब.
हा चालतय थांबतो की, काय मोठं फेकालाईस मी येणारच आहे, येणार आहे. द रुपे हज आप लागायची गती
पा
मग त्याला मीरजत काम बघायला पाहिजेल.
हा बोल
अरे अजक तुला कामाला बोलवालाय दिवसाला दीड हजार देतात म्हण, दीड हजार रुपये
काय?
अरे तेजं काम आहे वाट काय तर, दिवसात दीड हजार रुपये पगार देतो म्हणायलायज्ञतू येतोस काय विचारालाय.
आमची काही गरज नाही बाबा तिथं
अरे देतात ते दीड हजार रुपये.
नको बा आमाला काय नको.
चेष्टेन नवं थांम तुला एक मिनिट सांगतो. अर तु तरी काय बी सांगु नको त्याला. तुला महिन्याला पन्नास हजार पगार देतात म्हण की,
नको त्याचा त्याचा वटच नको मला, रुपया पण नको त्याचा, माझा हाय माझा आहे ते अडीशे रुपय मार म्हणाव पहिला.
हेच कुठलं शेताचं, अडीचशे रुपये ये अडीचशे कुठलं?
अडीचशे रुपये मिळणार पाहिजे तर
ह शे अडीचशे रुपयेच होते, तर मला हिशोब सांग बघु. हिशोबात जरा कचा आहेस म्हणून तू.
अडीशे सांगणार की भावा तुला सगळं सांगणार, हिशोब आणि एक आणि एक एक आणि एक, एक आणि एक हिशोब सांगणार. सिक्स्टीफाय खायला गेलतो
हा किती जण गेलतो सगळ्यांचा हिशोब काढायचं आता मला हिशोब, अरे हिशोब एका फक्त मग शिवी द्यायचं स्कॅनर वर पाठवून ठेव, हा आवाज आवाज
अ बघ तिघ तिघंजण गेलतो, देतो म्हणुन घेऊन गेलेला माणूस आहे ज्यो हाय हाय एकजण असं आता बोलालाय मला हाय एकजण
मी, मी घेऊन गेलतो तुला?
हा
टी टी एम एम नं खायाच होत माहिती हाय काय सिक्सटीफाय?
नाही भूत भूत आलतं.
बर
आता पण
अरे फालुद्याच पैशे मी तुला देणार अरे सिक्सटीफायच मी देणार आहे माहित आहे तुला मी ते पण पन्नास पन्नास रुपयचं घेतलेल माहिती आहे का?
दोनशे रुपये बिल झालत टोटल, अडीचशे.
बर, तिघात डिवाइड कर बघु किती झालं?
बघ कि,
धलच रे मश हा आणि फालुद्याच पन्नास, ऐंशी आणि पन्नास एकशे तेतीस, एकशे तेतीस आणि अडीचशे च जरा फरक वाटत नाही तुला?
आणि काल मला फोन करून कोण बोलवुन घेतल चायनीज खायला परवा लग्नाच्या टायमाला?
तुला जरा कॉल रेकॉर्डिंग करुन जरा सगळा कर ना. ठिक आहे. फोन मी केलता काय तुला चायनीज खायला ये.
देतो कोण म्हणून सांगितलं होत. दाद्या पण सांगालाय की नाही देतो. म्हणून सांगितलाया. होय होय विचार त्याला विचार खोट वाटत असेल तर.
फोन करून जरा विचार बघु कोण देतो म्हणलेल. मी तुला फोनच केला नाही रे त्या दिवशी.
विचार कि.